ताई आवाज यायला लागलाय.
हो हो येतोय येतोय.
हा हा बोलाकी काय म्हणताय?
आपण आता अ शाळेच्या आयुष्यावर बोलूयात. तुमचं शाळेच लहानपणीच जस शाळेत तुम्ही जायच्या
ह हा
तर म्हणजे कशा प्रकार शाळा, तुमचे मित्र, मैत्रिणी, कसे खेळ खेळायचो आपण
हा आम -माझे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो आम आमचं गाव पूर्ण खेडेगावात येत ते पूर्ण खेडेगाव आहे आमचं गाव पण आमच्या गावात पण खेडेगाव आहे पण दहावीपर्यंत शाळा आहे आमच्या गावामध्ये.
हो.
आणि पहिली ते दहावी आम्ही गावामध्येच जायचो छान आहे आमच्या गावाकडची शाळा आणि छान इमारत वगैरे छान आहे शिक्षक पण चांगले होते खूप
हो.
आणि खूप आनंदी वातावरण होतं आमच्या शाळेमध्ये असताना खूप सारे खेळ खेळलेत आम्ही त्यावेळी आमच्या वेळेच मोबाईल वगैरे काहीच नव्हतं आमच्या घरामध्ये ते एकच कीपॅडचा मोबाईल होता.
ह
त्याच्यामुळे मोबाईल नसल्यामुळे आम्ही शक्यत तो बाहेर खेळ खेळायचो लपाछपी, लगोरी खो खो, कबड्डी असले खेळ भर हा असले खेळ भरपूर भरपूर खेळलेत आम्ही आणि त्याच्या तेव्हा कस केला तर अभ्यास करायचा किंवा थोडा वेळ खेळायचं एवढंच होतं. तर मोबाईल वगैरे काहीच नव्हतं आमच्या वेळेस टी व्ही पण जास्त नाही. त्याच्यामुळ भरपूर खेळ खेळले.
तेव्हा आपल्या लहानपणी तर टीव्ही तर खूप कमी घरांमध्ये असायचा. कधी कधी दुसऱ्याच्या घरात टीव्ही आपल्या आवडीचा काही कार्यक्रम लागलेला तर आपण तिकडे बघायला.
होय होय होय आमच्या घरी होता थोडा टीव्ही पण आम्ही शक्यतो जास्त टीव्ही बघत नसतेलो सोडा कारण संध्याकाळी जस आजी आजोबा वगेरे सिरलअल बघत बसायचे त्यामुळे आम्हाला टीव्ही जास्त टीव्हीच जास्त सवयच नव्हत. आणि शक्यतो आम्ही सगळी लहान एकाच वयातली असल्यामुळे जास्तीत जास्त आम्ही अंधारपडेपर्यंत बाहेरच खेळायचो. हो तुमच्याकड तुमचं बालपण कसं होतं.
माझ तस शाळा माझी पहिली ते चौथी पर्यंतची पहिली शाळा होती मग तिथे आम्ही म्हणजे जवळ जवळ एकाच अ बिल्डिंग मधले एकाच कॉलनीतले सगळे मित्र मैत्रिणी एकाच वयाचे सगळे एकाच शाळेत जा त्याच्यामुळे जाताना पण मोठा घोळका जायचा शाळेत आणि येतानाही तसच सोबत म सोबतच मस्त ती सोबतच घरी येणं खेळणं डबा खाणं एकत्र असं खूप छान होताच कथपर्यंतच मग नंतर मग म-म मधल्या वर्गासाठी पुन्हा शाळा बदलली पुन्हा दुसऱ्या शाळेत शाळेत गेल्यावर मग ते मित्र मैतिणी पुन्हा बदलले मग कंटिन्यू होतात काही हम्म आपली शाळा वेगळी त्यांची शाळा वेगळी आमच्या वेळेस मुलांची वेगळी होती आणि मुलींची शाळा वेगळी होती नंतर पाचवी पासून ते पुढे म पण म ते शिक्षक शिकवण्याची पद्धत किंवा तेव्हा आपल्याला अ जस मजे आत्ताच्या मुलां अभ्यासाचा खूप लोड दिला जातो त्यांना जेव आपण शिकलो ते त्यांना आता पहिली दुस पासूनच शिकवल जातंय अ खूप अभ्यासाचे त्यांच्याकडून वेगळे वेगळे प्रोजेक्ट केले जाताय एय ते पहिली दुसरी पाूनच ए आय शिकताय आपल्याला तर आत्ता समजतय की ए आय काय अस
होय होय
आणि बाकी तर मग अ
दहावी पर्यंतची शाळा मग नंतरच कॉलेज लाईफ सुरू होतात असं आहे
हा हा आम्ही तर कॉलेजमध्ये असं होत आमच आम्ही मुली सगळ्याकनई एका एकाच कॉलेज मधे आम्हाला ऍडमिशन घेतलेलो आम्ही आणि आमच्या गावापासून लांब होतय कॉलेज एक दोन तीन किलोमीटर व्हायचं
हा मग
हो मग मग आम्ही कस आम्हाला सकाळी बस नव्हती त्या वेळेला कॉलेजच्या टायमिंगला म आम्ही सकाळी चालत जायचो आणि आम्ही सगळ्या आठ का नऊ जण मुलीच होतो त्याच्यामुंळ आम्हाला एवढी मज्जा यायची तेव्हा चालं जायंच आम्ही एवढं लांब चाललोय आस वाटतच नसतील आम्हाला मजे आम्ही दोन वर्षात अकरावी बारावी दोन वर्षे आम्ही चालत गेलोय सकाळच एक वेळ आणि मग परत एके वेळी बस होती जायच आणि आम्ही एवढं अंतर चालोय अस आम्हाला वाटत सुद्धा नसायचं त्याच्यामुळ ते पण छान होते त्याच्यानंतर मग पुढं कॉलेजला मग काय बसने जायचो बसने यायचो ते तेवढं काही हे नव्हतं तेव्हा पण जे अकरावी बारावी दोन वर्ष होते ना ते खूप जास्त एन्जॉय केले यांनी
हो अजून पण आपले जुन मित्र मैत्रिणीच्या कॉनटॅक्ट मधे आहात
हो हो आहे आहे सगळ्या मैत्रिणी आहेत आमच्या म्हणजे आम्ही कस होत माहिते आम्ही पहिली पाासून बारावी पर्यंत एक सगळा आमचा ग्रुपच होता ना त्यो सगळ आम्ही मिळूनच आता पण ग्रुप वर आम्ही मिळूनच आहे होय
हो
म्हणजे आम्ही कॉलेजला पण एकाच ठिकाणी होतो ना बारावीपर्यंत मग बारावी नंतर तर कसं वेगवेगळ्या साईटला मग ते गेले त्याच्यामुळे मग ते सगळे इकडे तिकडे झाले पण आता कॉन्टॅक्ट पण कुठं बोलणं होतंय ते त्यांच्या लाईफ मध्ये बिझी आपण आपल्या लाईफ मध्ये बिझी अस मुळे जास्त बोलणं होत नाही कधीतरी अस बडडे वगैरे असला विश करायला प ते एवढंच फोन मग
हा पण छान वाटतं ना असं क कधीतरी भेटले किंवा असं कधीतरी एकत्र येऊन सुट ी म सगळे आले की गेट टुगेदर करणं एकमेकांना भेटणं जुन्या गप्पा जुन्या आठ आठवणीत सगळं आठवून हसणं त्यावर
होय होय हे सगळं आम्ही अगोदर केलेलं सगळं आता मिस करतोय आम्ही हो ते आता को आठवतय सगळं पण आता मिस झाल्यासारखं वाटतय ते सगळं ते लाईफ खूप छान होत आम्ही खूप एन्जॉय केलेलं ते पण आता असं शक्यतो आपापल्या वेळेनुसार आपण गावाकडे जातो ना त्याच्यामुळ आपण ण गेल्यावर ते नसतात ते आल्यावर आपण नसतोय शक्य तो भेट तर होतच नाही कुठ तर मोबाईल वर बोलणं झालं तर एवढंच पण कसं मोबाईल वर बोललेलं वेगळंच आणि प्रत्यक्ष भेटून बोललेलं वेगळंच असते
हो
हो
खूप छान आयुष्य असतं आहे ना ते कि सगळे एकत्र येऊन म्र मैत्रिणीं सोबतच्या त्या गप्पा कधी कधी ते कॉलेज लाईफ किंवा शाळेच लाईफ आठवलं की असं वातं क हे दिवसत आयुष्य
हा हे आताच त हे नको अगोदरचे दिवसच चांगले होते असं वाटते
परत असं वाटतं की परत तो शाळेचा युनिफॉर्म घालावा तयार व्हावं पुन्हा शाळेत जावं डप्टर टांगून
खूप छान तेव्हा अस तिथ शाळेमध्ये असताना ते दोन वेगळे वेण्या किंवा तू शाळेच्या बेस तू नको वाटायचा पण आत्ता पुढं आल्यानंतर क ते माग दिवस परत आपण जगावा असं वाटते परत शाळेत जावं परत तो अभ्यास असं सगळं करावं असं वाटते
म्हणजे काही बरं नसलं किंवा काही असलं तर मग मित्रमैत्रीिणीच्या व ह्या मागून आणायच्या त्यांच्या वहींवरून ते सगळं कं्प्लीट करायचं
बघून सगळं लिहायचं आपला अभ्यास पूर्ण झाला की आपली वही त्यांना द्यायचं त्यांची आपण घ्यायचं
हो आणि पेन पण नवीन नवीन यायचे पेन तेव्हा शेजार एखाद्या मैत्रिणी नवीन पेन आणला
ह असं वाटायचं होय होय आणि ते शाळेत एकत्र बस ून जेवण ते शाळेतलं जेवण हे सगळंच खूप छान होतं
खेळायचा तासाची तर मजच वेगळी राहायची
होय होय आणि ते वेगवेगळ्या स्पर्धा होत्या त्या वेगवेगळे खेळ होते आणि वेगवेगळ्या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागायचं असं आमच्या शाळेत होतं तेव्हा म्हणजे आम्ही गायनाच्या स्पर्धा अ लेखन भाषणाच्या स्पर्धा असं असल्या ना आपण आम्ही वेगळ्या ठिकाणी आमच्या शाळेतन मुलं जायची
मग तिथे ते स्पर्धा वगैरे व्हायची त्या तिथं जर नंबर आला की मग त्या स्पर्धकाना पुढच्या ठिकाणी पाठवायचं असं होतं आमच्या वेळेस
हो
होय
त आणि आपले खेळ पण खूप छान होते आपले मोबाईलची कनेक्टिव्हटी ते एवढी नसल्यामुळे आपले खेळ खूप सुंदर हो क जे खेळायला छान वाटायचं जस की घरातल्या घरात जरी म्हटलं तरी
माहिती सुद्धा
हम्म मुलांना माहितीच नाही की हा हे पण खेळ आहेत
नाकीचोय
ता आलेत सगळे कॅरम किंवा मग अ हे बुद्धिबळ वेग
होते ते असं कॅरम वगैरे आता तर सध्या आलाय सोडं आमच्या लहानपणी तर नव्हताच आम्ही तर फक्त बाहेर किंवा म आातीतच खेळायच शक्यतो किंवा लफा मातीची खेळणी
तेव्हा आमच्या आमच्याकडे तर सायकल मिळायची छोटी सायकल तर सायकलच्या दुकानात जायच ें साय आणा ए त शनिवार रविवार आमचा अ सकाळचा एक दोन तास वाचनालयात फिक्स असायच जायचं वाचनालयात नवीन नवीन छान छान गोष्टींची पुस्तकं वाचायची अ काही वाटले आपल्याला तर ते घ घरी घेऊन यायची वाचायला आणि बाकीचे द कध वय त्याच्याकडून रेंट नाही घेऊन यायची एक तास दोन तास त घेऊन यायचं आणि पैसे देऊन आणि रेंटने घेऊन येच त तथ ल तेवढा वेळ झाला की पुन्हा ती सायकल तिथे जमा करून यायची
हा हा मग छान होत तेी
हो
होय होय होय आठवते थोडं सगळं आठवते
आता नंतर गाड्या आल्या त्याच्यामुळे मग सगळं गाड्यांवरच होऊन गेलं पण ती सायकलची मज्जा वेग की कीयण मग त जोडायची मैत्रिणीला किंवा बहीण भावाला मागे डबलशीट बसवायचं चालवायची
च्या व परत
पडायचं
ते छान होत तेहमी आम्ही पण त्या घडे भरतो पुरवळ्या सायकल वरन
आणि आई आईने काही सांगितलं आणयला कि मस्त पैकी सायकल काढायची माग त्या कॅरियर लावून आणि आण
ब मी आता तुम्हाला मी लावू काय फोन